काय सा या चिंचा खायला.
चिंचा नको आता,, चिंचीच्या झाडा खालीच इ मी.
हावका
हा माझं चालुये ना आता, तांबाट्या मधी शिंग शिंग
चालूय ढोरं वळनं
हा ढोरं वळते काही शिंगल जायला आणते. हा.
बई एकट्याच?
अ नाही दोघै ना.
मग एक जण धराला लागतं का मागून, आणि एक जण आणाला लागतं का?
एक जण बैल पुढं धरून चाला लागतं.
हा,, अ आण ते माणसं म्हणन या बाया काय येड्या झाल्यात का म्हणून.
नाही नाही काय म्हणणारे तरी आता, शेतीय आपस
पैसेे आल्यावर कोणी, हाओ पैसे आल्यावर कोणी काही नाही म्हणत, कामाचच करु राहिली ना.
मग, नाही पण बैल बी पुढं चालू आहे फोन बी कानाला चालू आहे न माझं. काम दुबून आहे च आपण काही करत नाही ना.
डुबुन नाही करत म्हणा,, म्हणून जमा तर मग.
मी पुढं माय मागे बैल, मा्या मागे माय मालक.
र तलाय.
मग, ते पण जमलं पाहिजे.
हा, ते पी जमलं पायजेच. नाही बाई विडीओ ते आले नाही पाऊन दिले ग बाई.
मग शेतकरी ना आपण.
चांगले एकजीव लावी त्यांना आजवड्यांवर,, हां
मग
डुट्यावाला वाल्याचे कोणते लगी, अरे ड्युट्यावालाचे क काय ते लगी.
ड्यूटलला तवा येत. तर सोप नाही,,, हा.
चाला इकडं, ह्यो चाला तिकडं घेऊन,, नेत त्या नेत्या. हं, जे मग जे म्हणलं ते आजारी ए.
मग कार्यक्रमं,, कार्यक्रम अॅडजस्ट करा लागत्या.
हा,, मग दुसरं लागतं तरी काय आपल्याला.
नाही, दुसरं नाही लागं आपल्याला दे
मग.
आत जाऊ, तुम्ही फिरायला जाऊ ना आता आपण
हा ना जाऊ ना चालं ना.
आता फिरायला पाहु ना आता चांगली ट्रीप कुठ तरी तयार करूना.
कुठे करत्यात
पुढचं आता दूरदेव लांबदर्शी
लांब राहायचं का यायचंच नाही घरी उद्या
नाही घरी येऊ पण आठ एक दिवस तिकडच एन्जॉय करून येऊ थोडाफार शेती करू करू बर झालं ना आता
अ बस तर झालं सगळ
पण काम नाही आवरत ना आपल
काम आठपतच नाही बाई आभाळ आलं होतं तर आता पाहतून कवच वचकट चालली जीवाची
व वचवच म्हणजे आता दोन एकर गव येतो भिजवतो काय ती फिकीर पडली
मग तेच ना आत्ता डोघं दोघं दोघं डोक्याला बसल होत आता म्हटलं आता या गोन्या पाडल्या इद मळ्यात गहू पाडला
ऊजून सांगते तंबाटे
आवरतच नाही
हम्म नवज नाव ओलच कोणतेव सागत
आणि ते टायमावर नाही होत मग बटाटे बिटेट लागल का
हा हे पण ते काही मनाशी नाही.
नाही
नाही हो त्याला का म्हणजे आम्ही काय केलं पालक भाजी फुकली मग ते अस हा मग त्याला माती बीतीने लाव थोडे होते एक दोन सरी अशी मी का नाही राखले गईल ना आता काढू होते थोडसे पाह काढून
चिप्स आला याला त्याला
चिप्स जोगनघ ते घालते कणी ग मी येताना बांधु
ज कामाच लय हे असं तसाची बाई ये आला नाहीय तर मंगळसुय नवा तेव काम म्हण या नालाय का होर लावलं ना आता आता मा मी म्हणल होत संध्याकाळीच का नाही शिजे ना आता या साबळ आल्यावर कसं काय शिज
बाई आलं नाही पाहिजेला दई नवती ते ल्ल चिल्ल करायला
मग तेच ना
आणि जवा पाडायचं ना तवा पाडणार नाही पाहाती
म ते ते तर उहित राहिल ना
आता मी इसत याडे आणि पडन आता येणार मला आता कांदे लोकायची
सगळं चो काद्याच आता सांगत तुम्ही त्या कांद्याच्या याच्यात पाणी गेल्यावर काय व्हायचंय त्याचं मग आणि ते टीक त्याया का मग महिनाभर बी टिकत नाही लगेच
तीचे नव हा ना
जो काय घरी काम
हा
तुम्हीलाग टेकले क नाही मग काही घरी
नाही
हम् बॅग टेकलीनला बीच निघले काय हम्
साडी बदलल्यावर हेिवललंय ना हा का, हा साडी बदलली निघालो
हा काही जाऊ नाका तिथूनूनच करून येईले
आव मगंगोड जेवण होत ना जेवलो
हम् हम
अम काय काय मामा त्यांना कपडे ते दिले
हा हा
आणि निघलो
आता माला बी प शुक्रवारी ननंदबाईच्या सुनाचं डोळ जेवण आहे
हां बजाज नगरला का
हम्म हा राजगावला त्यांच्याच नाव
हा ना त्यांचच ना, आलंन माझे पण लक्षात
आता तड बी जाण्याचे त्या याल होत्या काहो त्यांचं नाव तर कोणी
कोणाचं
त्यांचं यायलावत तुमच्या तिकडं कोणी
नाही नाही इकड होती मी महिन्याला जायला होते आणि, माझी एक आजूबाई आहे ना शरणापुरला राहत्या. म्हणजे इकडं माझे मायरीे असले का मग ते सारे समजा साारले धरीत्या पण मग आता इकड शर्णापूरला म्हणजे थोडं ते होतं ना हो
हम् हम्
आता एवढं गुरु नाता नि धरीत नाही शारनापूरला, त्यांनी मायारी धरून घ्याेत त्या
म्ह ते शुक्रवारच ए आता तड कपडे लाते ने मी नाहीच ना,, नाही काहीत नाही काही नाही रा साडी तर न्यायचं आहे,,
हम्म
बाकी काही न्या नाका न्यू
आता माझ्या मागली तर माझ सांगून लग्न नाही घेतात काय
कोणाच आमचेच्याण दोन लग्न आहे आता घरातली
तुमची तर घरातली आहेच पण मग माझेवता चुलत भावाचंय आहे याचं माग
हा ना जरा अवघडची आहे जवळच्या असल्यावर दन का बि लाई राहतो ना मग,
चालूच राहत प्रत्येक गोष्टी तोंडाय लागत गड्या
ते तर आहेच म्हणा
असं जर म्हणलो हे नाही ते नाही मग अवघड होतो
नाही नाही जेवढं तर करा तेवढं करावंच लागतं
हम्म आपल्याला कोणी केलं तर
नाही, नाही आपण केलं तर आपल्याला करावं लागत
मग कालच रूम मामाचे त्यांना म्हणे पाहुणे कोण आलेणे म्हणलं नाही म्हणजे आता हे कपडे गेले काय करायचं ना असं का विरात दोन मुला त्यांला.
हम बरोबर आहे ना मग नाही तरी त्या नाव दरीत असल्यावर जायला काही ये नाही जेढ विचारित नाही तेढं मग आपण होऊन चिंता जायची तेल काय अर्थ आहे
आम्ही समजा, मामाची एक मुलगी मी दोघ दोनच नातं जवळ होते ना
हां, हा.
आणि माझे पप्पा आणि एक माझे काका समजा, माझे दोन का का पप्पा, म्हणजे माझे चुलतेच, तेना आम्ही हा.
नाही कराधराच लागतं, म्हणजे बोलिल्यार. ते जावंच लागतं, एवढं आदरान सांगतं कोणीन, आपण नाही गेलं तर लई ते याच्या वानी बी होतं.
तेच ये ना.
उअ.
त्याला काय हाणन.
नाही ओ, ते वल्लं आहेना, मग असं सईट सईटने होते थोडंफार.
हम्म, कडा मेहराला असं.
हा, पाणी सोडेल आहे ना.
हम हम्म, गंजा आड जात असन बाई, ते बी.
गंज जातं.
हम्म, ज दाबूनच धरा लागत असन ना ते.
मग ते दावाला आहे ना, ते माला नसतं जमलं ना एवढं दाबून हाणायला, गवत लई होयेले ना त्याच्यात.
मग तुम्ही बैलाला हाणु राहिल्या का?
मी मी काय सांगते, मी पुढं, मया मागं बैल. मम मग मी बैल घेऊन चालते ना ओ पुढं, असं सरी ना.
उम, ह्या तुम्ही एका सरी नान, अन बैल एका सरी ना, असं नाही का?
नाही, नाही, हा एकच बैल आहे ना ओ.
बाई, मह्या नाही डोक्यात
म्हणजे आपण सिंगल बैलाच माहिती असन ना तुम्हाला, मग
पण ते चराठ मग दुसऱ्या बेडमध्ये बी राहतं ना ओ.
राहतं, पण मग आपुण नीट चाललो तेव बैल आपल्या मागं नीट चाल
हा, एवढं आहे म्हणा.
म्हणजे आपल्याला सरळ जायचं तर, सरळ चालन तेव.
हा, हा, तेवढं आहे, पण मग ते चालायला पुढं बाई, ते बैल मागून येईनच ते धाकच ना.
नाही, नाही, बैल तसा गरीब आहे ना ओ, मह्यावानी तेव.
आव का. काही गरीब नाही बाई, आल्या अंगावर तर काये?
माघ मालक कशाला आहे मग?
हा, तेवढं आहे म्हणा, त्यांच्याकडं काय कासरा आहे काय, मागं ओढायला.
मग दणका देतील, होतील पुढं. घालतीन मला आयतं, घालतीन मला आयतं.
हाव बाई.
अन् एक तर हे पाहाय ह्यो माहिना मह्या माग काय चालू ये, हे पडलं. ते पडलं, हे गाडीवरून पडलं, हे चालता चालता पडलं, हे वरून जिण्यावरून पडलं, एक तर हे पेशंट जास्त व्हयले. आणि ते मग एक पेशंट हे नको का, बैलांन मार
नका बाई, नका नका, हात पाय शाबुत असले सगळे काम होत्या, माहिती का?
अहो, तुम्ही बी आयतं घालशानना मला.
काही नाही बाई, किती दिवस घालू आम्ही. हा! उजून आम्ही आदळआपट केली, एखाद्या गोष्टीचा आम्हाला ताण आला मी पडेले म्हणूनच, आदळ आपट करु राहिल्या. मग मी तेच म्हणते ना, आमच्या आयतं खायासाठी तुमचे हातपाय कायला मुडीत्या.
हा! आता पळून चालल्यात. थोडंफार एक, दोन ते काय एक, दोन, तीन. तीन बेळ हाणु.
अन् लागलस तर, एक दोन सरीचं लोखंड उभं करु.
तेच की, आराम करा कोण आहे तुम्हाला पाहायला मळ्यात.
तुम्ही आहे ना!
मग
भाऊ! मला नाही ब उभाच राहायं लागल मग.
टेकाच कामच नाही. पण मग, बाई थोडं फार जीवाला पहा चुरा झाल्यावर नंतर हय ना
तुमच आता, तुम्हाला सांगते तुमचं आज किती का
हावं!
मग आता परवा, काल
जाऊंद्या ना आता आल्या आल्या दूध पिलं मग तेवढं होऊन जाईन ना!
तरी, समजा दोन दिवस मी रविवारी बी बाजार काढून गेलते अर्धा.
हं! काय एका दिवसाचं.
कालचं डुबला, अन परवा समजा
परवा आता करून, ह मंग काही आता, आता गेल्या तर तेवढी कसर
परवा! तुम्हाला सांगते मी शेंगा तोडून गेल ते
हं!
अ.. शेंगात
आणि माळव्याला बि गणज लावल्या, तर एक दोन बायालागा ते बाई
बाई लागत्या म्हणजे, मी काय सांगू राहिले, तुम्हाला मी एक दिवस दौरे हाणू लागले, तुमच्या दे लौकाला. हम्म! एक दिवस दौरे हाणले, दुसऱ्या दिवशी चारा मांडला, कवळ्या फेकल्या तिसऱ्या दिवशी भूस आणलं आणि जावा
हो! आधी सगळं काम
कशाच येत होत!
होय मग कसं काय, लगी इतकं सगळं आता तिकडं एवढ्या लाडात वाढलिया.
तुमच्या हाता खाली सारं काम शिकले मी,
हम्म! तेच म्हणू राहिले ना, तिथं तरं एवढ्या लाडात वाढल्या पण इकडे येऊन सगळं, हम्म!
परफेक्ट झाले मी! चालंना, चालं बू चालं, येड्यावनी नको करु, एकच बेड राहिला.
बाई त्या भाऊलाच बोलायं लागत का?
मग तुम्हाला बोलतं, तशी त्याला बी बोलते मी.
सगळ्यांना वळी तेव्हा.
हा झाला का? करा मग आता. मला माह्या समोर येउन उभा हे आता सध्यास.
थांबा.